हॅलो,
हा काय काराल्यास? हॅलो,
काय नाही, जेवण करायलो ये.
होय, काय करायल्यास जेवण?
चपाती, बटाटूची आमटी
हॉस्पिटल ला जाऊन आलीस काय?
होय आलो की.
हां हां पेशंट होतीत?
होय होतीत की.
जेवण काय बनवाल्यास मग?
चपाती बटाटोची आमटी डाळ बटाटोची, भाजी भात
कशाच्या डा कशाची डाळ घालून आमटी करत्यास?
तुरीची डाळ.
तुरडाळ सांग की रेसिपी कशी कशी करतेस? मग कसं करत्यास? कसं करतेस सांग की
मी होय? कांदा
हां. हां.
अ आणि त्यात आपलं हे तुरीची डाळ, बटाटू घालून ह जास्त अस भाजून घेते. तेलात चटणी टाकतोय, हळद, मीठ
हां हां.
चटणी टाकून फोडणी देतेय.
हां.
हम्म.
होय मग ते बटाटे गिर्र शिजत नाहीत? ते डाळ शिजूपर्यंत?
नाही नाही नाही नाही नाही शिजत गिर्र. बट डाळ एकदम गिर्र शिजवायची नाही. डाळ थोडीशीच फुटू द्यायची. थोडी डाळ फुटू द्यायची ती. हम्म छान लागत्या डाळ बटाट्याची आमटी
हां करून बघतो की
हां बघ की
करून बघतो की नाही का?
हम्म कमी आलं का तुझं?
होय होय आले की कमी आलेय.
हम्म हम्म. आज स्कूल ला